हॅलो? नमस्कार, कशे आहात?
मजेत आहे, तुम्ही कशे आहात?
अ मी पण मजेत, मी तुम्हाला आज टेक्नॉलॉजी, म्हणजे तंत्रज्ञान विषयी माहिती सांगणारे ये.
हम्म हम्म.
जर टेक्नॉलॉजी नसती, तर बाकीच्या वस्तू नाही घडल्या असत्या, म्हणजे टेक्नॉलॉजी वर सर्वच काही, म्हणजे टेक्नॉलॉजी ना औजार ए एक प्रकारचे, यंत्र ए आणि प्रणाली यांची निर्माती व वापर करून, ए ना मानवी जीवन, सोप् पे आणि वेगवाण ब-बनवणे होय, म्हणजे आपल्याला कोणती तरी एखादी वस्तूची माहिती हवी अशेल, तर आपण मोबाईल वर लगेच गुगलवर जाऊन सर्च करतो, तरि आपल्याला त्याची सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाते, जर आता टेक्नॉलॉजी नसते, तर आपल्याला त्या वस्तूची, इन्फॉर्मेशन नही भेटली असती ना.
हो.
आणि अ तंत्रज्ञानाचे प्रमुख प्रकार, म्हणजे ना बघा मा- माहिती तंत्रज्ञान, म्हणजे आई टी, संगणक, सॉफ्टवेअर आणि नेटवर्कद्वारे डेटा प्रक्रियेवर देवाणघेवान होऊ शक म्हणजे कोणताही व्यक्ती अमेरिकाला जरी असला, तर त्याच्या जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करून बोलू शकतो.
आताच्या युगामध्ये, फार पुढे चालल ये.
हॅलो?
आणि आजच्या आधुनिक जीवनात म्ह तंत्रज्ञानाचा, एवढा महत्त्व आहे ना, तंत्रज्ञानामुळे आप ले जीवन खरंच सोपे झाले ये, आणि जलद आणि आरामदायी पण झाले आहे.
हो आणि संचार तंत्रज्ञ म्हणजे मोबाईल, टेलिफोन आणि इंटरनेट माध्यमां थ्रु पण स संप्रेषण होऊ शकतय.
तुला खवा दिदे पाहा तुला खावाळतीन हॅलो!
हॅलो!
हॅलो, हा बोला ना.
हा आणि कारखाने नियंत्राद्वारे पण वस्तूची निर्मिती होऊ शकते.
हो बरोबर पूर्वी म्हणजे एखादे काम करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागायची. पण आज जेव्हा मोबाईल, संगणक आणि इंटरनेटमुळे अनेक कामे काही मिनटात पूर्ण होतात. त्यामुळं केमिकल हे महाग होतं चालंय.
फायदे म्हणजे वेळेची बचतमध्ये कामे जलद आणि अचूक होतात. शिक्षणाला माहिती म्हणजे इंटरनेटमुळे ज्ञान मिळवण सोपे झाले आहे वैद्यकीय प्रगती म्हणजे नवीन उप क्रमांमुळे आजार पण शोधनं आणि उपचार करणे सोपे आहे म्हणजे त्या आजारवर काय काय एक होऊ शकते निदान होऊ शकते तेही आपल्याला कळतेय.
हो ना बरोबर. खरं शिक्षणाच्या क्षेत्रात हे तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो कारण ऑनलाईन वर्ग शे शिक्षणिक व्हिडिओ आणि इंटरनेट मदतीने म्हणजे विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती पण सहज मिळते.
हो आणि या सविस्तर माहिती ना आपण तंत्रज्ञाना स्वरूप म्हणजे त्यां विविध प्रकार, दैनंदिन जीवनावरील प्रभाव आणि भविष्यातील तंत्रज्ञानानुसार सविस्तर माहिती पण जाणून घेणार आहोत. तेवढी तंत्रज्ञा तंत्रज्ञानाचे प्रमुख प्रकार म्हणजे ना वैद्यकीय तंत्रज्ञान म्हणजे आजाराचे वेगवेगळे निदान आणि उपचारासाठी जे वापरले जातात म्हणजे एम आर आय, स्कॅन, रोबोटिक्स सर्जरी आणि वे वॅक्सिन निर्मिती म्हणजे आता जो आता कोरोनाला तर व्हॅक्सिनने आपण सुधार केला ना त्याच्या
बरोबर.
आणि संचार तंत्रज्ञान म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरलेला तंत्र म्हणजे स्मार्टफोन, इंटरनेट, फाइ जी नेटवर्क आणि सॅटेलाईट पण होउ शकतात ना.
म्हणजे आज मोबाईल आता संगणक आणि इंटरनेटमुळे म्हणजे अनेक कामे काही मिनिटात पूर्ण होत आहे. कारण मोबाईलच्या मदतीने आपण दूर असलेल्या व्यक्तीशी सहज बोलू शकतो व्हिडिओ कॉल द्वारे पण म्हणजे एकमेकांना पाहूनही संवाद साधू शकतो कारण शिक्षणाच्या क्षेत्रातही म्हणजे तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होता आता ऑनलाईन व शैक्षणिक व्हडिओ आणि इंटरनेटच्या मदतीने म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन माहिती सहज मिळते म्हणजे तसेच ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंटमुळे पैशाचे व्यवहारही सोपे झाले आहेत. म्हणजे अनेक साऱ्या अशा वस्तू आहेत की ते तंत्रज्ञानामुळे खूप फायदेशीर आहे.
हो तंत्रज्ञनाचा मानवी जीवनावर खूप फायदे म्हणजे कामाच्या वाढला म्हणजे पूर्वीच्या कामाला अनेक दिवस लागायची ती काम आता संगनक आणि यंत्रामुळे काही मिनिटात होतात बरोबर? संवाद सोपा झाला म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला व्यक्तीशी व्हिडिओ कॉल किंवा मेसेज द्वारे सेकंदात संपर्क सात साधता येतो.
ही बरोबर आहे. कारण तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात होतो कारण आधुनिक यंत्रात त्या मदतीने आजाराचे निदान आणि उपचार म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात कारण शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. आहे. कारण आधुनिक यंत्रे, हवामानाची माहिती- आणि नवीन पद्धतीमुळे म्हणजे शेतकऱ्यांना शेती करणे पण सोपे झाले आहे. कारण- या तंत्रज्ञानाचा काही म्हणजे तोटे पण आहेत. पण मोबाईल आणि सोशल मीडियाचा- -ती वापर केल्याने पण वेळ वा म्हणजे- वेळ जाऊ शकतो आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण जे आपल्या वाट- कि आपण किती काम करावं? तंत्रज्ञानाच.
आणि ज्ञानाचा प्रसार म्हणजे गुगल सर्च आणि इंटरनेटमुळे कोणतही विषयाची माहिती एका क्लिक वर पण उपलब्ध आहे. आणि आर्थिक प्रगती म्हणजे डिजिटल बँकिंग. आणि ऑनलाईन शॉपिंग म्हणजे ई कॉमर्स मुळे व्यापार आणि पैशांच्या व्यवहाराचे अतिशय सुरक्षित आणि जलद- पण झालेले आहेत.
हो ना. खूप सुरक्षित वगैरे. खूप म्हणजे खूप. आताच्या म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे चाललंय की म्हणजे पूर्ण म्हणजे सेट- ते पण आहे. कारण योग्य पद्धतीने आपण- हं. पण तोटे पण तेवढे आहेत. कारण लहान मुलींना मोबाईलचा अति वापर टाळला पाहिजे. मुला मुलींना- तसेच इंटरनेट वापरताना आपली वैयक्तिक पण माहिती सुरक्षित ठेवणे ही महत्वाचे आहे. कारण तंत्रज्ञान हे मानवासाठी एक उपलब्ध साधन आहे पण त्या- योग्य वापर केला तर ते आपल्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण तंत्रज्ञानामुळे म्हणजे वेळ श्रम आणि पैसा वाचतो आणि जीवनही अधिक सोपे होते. म्हणजे सोपे पण आहे पण- ते म्हणजे तंत्रज्ञानावर आपण किती युज करावा? हे पण फार महत्त्वाचे आहे.
हो. आणि तंत्रज्ञानाचा पण दुष्परिणाम होऊ शकतो ना? म्हणजे शारीरिक आणि मानसिक- स म्हणजे मोबाईल आणि स्क्रीनचा जास्त वापर केल्या डोळ्यांचा आजार नि निद्रा नाश आणि मानसिक तणावं पण वाढतो. टेक्नॉलॉजी एवढी चांगली ए ना तंत्रज्ञान- तेवढंच वाईटपण ए. म्हणजे बेरोजगारी. अनेक क्षेत्रात माणसाच्या जागा स्वयंचलित म्हणजे ऑटोमेशन घेत असल्यामुळे रोजगाराची संधी कमी होते. म्हणजे आता जस काय ए आय आल जे लोक करताय. ते आता टेक्नॉलॉजी करते ए. त्याच्यामुळे खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या काही काही गेल. आणि सायबर गुन्हेगारी म्हणजे डेटा चोरी, ऑनलाईन फसवणूक म्हणजे ऑनलाईन स्कॅम्स आणि हॅकिंग प्रमाण पण वाढले आहे. पर्यावरण म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या कचरा म्हणजे ई वेस्ट आणि कारखान्यांमुळे प्रदूषण पण वाढत आहे.
टेक्नॉलॉजी मध्ये खूप फरक पुढे चाले.
हो आणि भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे फ्युचर टेक्नॉलॉजी म्हणजे मानवी जीवनात पूणपणे बदलून- बदलून टाकणारे म्हणजे कृत्रिम बुद्धी आताणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. संगणक स्वतः मानवासारखा विचार करून निर्णय नाही घेणार. होतात म्हणजे चॅट बोर्टस आणि हे सेल्फ ड्रायविंग कार- अशे खूप काही वस्तू आहेत. जे आता रोबोटिक्स करताय आणि रोबोटिक्स पण म्हणजे कारखाने हॉटेल- आणि वैद्यकीय क्षेत्रात रोबोटचा वापर वेगाने वाढतोय म्हणजे प्रत्येक व व्यक्तीचं काम आता रोबोट- करणार ए. आणि इंटरनेट आणि ऑस्टिंग म्हणजे आय ओ टी घरातील सर्व उपक- ए सी, टी व्ही, दिवे इंटरनेटद्वारे एकामेकांची - जोडणे आणि मोबाईल वरून पण नियंत्रित करतायेत म्हणून -
हो. कारण आज म्हणजे मानवी जीवन बरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी वापरले जात आहे. कारण- आता व्यवसाय इंटरनेट किंवा मोबाईल असतो. आज म्हणजे माहिती तंत्रज्ञान इतका वाढला आहे की म्हणजे- आता शाळा महाविद्यालय हे विद्यार्थी मध्ये- आ. म्हणजे शिक्षण पण दिले जात आहे. म्हणजे खूप टेक्नॉलॉजी विषयी एवढी माहिती आहे ना? आता म्हणजे संगणक स्टोरेज, नेटवर्किंग आणि भौतिक उपकरणे म्हणजे- पायांभूंत सुविधा आणि इलेक्ट्रॉनिकसं डेटां फार्म तयार करणे संग्रहित करणे सुरक्षित करणे आणि देवांणघेवांण करण्यांची प्रक्रिया म्हणजे माईंड कि एवढे तंत्रज्ञान देतं आहे नां यां शब्दांवर व्यवसांय आणि संगनांच्या क्षेत्रांत खरंच मोठ्या प्रमाणांत केलां जातो.
हो आणि कृत्रिम म्हजे एय इंटरनेट तरं एय इंटरनेटला तरं खूंप प्रसिद्ध म्हणजेप प्रसिद्ध झालं म्हणजे मुळेधा कामं करतां ये चार कामं करतो एकटां करतोय यां
बरोबर कारणं तंत्रज्ञानांचे खरं संगणक मोबाईल किंवा स्क्रीन यांसारखे उत्पनांचे बहुतेक पणं भांग आहे आंता यंत्रणा चालवणांऱ्या अज्ञावली ऍप्स आणि प्रोग्रामांचा सर्च विविध उपकरणे एकमेकांशी जोडणांरे आणि डेटां देवांणघेवांण करणांरे पणं जां आहे म्हणजे खूंप सारे असे आहे आंता आधुनिक तंत्रज्ञानांमध्यें म्हणजे प्रमुख ट्रेंड्स पणं होते आंता संगणकांला माणसांप्रमाणे विचारं म्हणजे विचारं करांयचा करांयला व निर्माण म्हणजे निर्णय घ्यांयला पणं शिकवणांरी एक कलां आणि हातांतल्यां स्मार्टफोन मुळे जे रात सहज आणि वेग वेगानं संपर्क शक्यं पणं झालां आहे
ह हो आणि कामांचाही वेगं वाढलांय म्हणजे पूर्वी ज्यां कामांला अनेक दिवसं लागंयची ती कामं आंता संगणका आणि यंत्रणा कांहीं मिनिटांतच होतांत. म्हणजे एक एक दीड तास लागतो तरं आंता मिनटांत होतं म्हणे चॅट जी बिटी वरं तो मी कोणत्यांही प्रकारचे हे कांहीं टाकलंय होती तुम्हांला लोकं त्यांच्यामध्ये प्रश्न टांका त्यांचे लगे उत्तरं भेटतं आपल्यांला
भेटतं हो
आणि स्ववांदही सोपां झालां म्हणजेगांचे कोणत्यांही कोप्या असलेल्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉल किंवा मेसेजद्वारेे सं सेकंदात संपर्क करतां येतो. म्हणजे पुढे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी कोणत्यां गोष्टी त्यालां पत्र लिहावं लागतं मंग ते पत्रं पुढे जायचे आणि मंग त्यां लोकांना माहिती मिळांयची पणं आंता तसं नाहीं. एकां मिनिटांत मोबाईल लागतो आणि लगेच त्यांना माहिती मिळते म्हणतांत की असं जे असं घडलंय बां संग
आंता इंटरनेट एवढं फांस्ट आहे नां कारणं एक एक सेकदांत सेकंदांत म्हणजे कुंठे नां कुठं आपणं आपल्यांला माहिती भेटते तेचं कारणं तंत्रज्ञानने जे मानवाने आपल्याला म्हणजे बुद्धि आणि वैज्ञानिक ज्ञानांचा वापरं करूंन सोईसांठी बनवलेली अऔजारे यंत्र आहेतं.
हो टेक्नॉलॉजी ही खूंप मोठी गोष्टं आहे पणं ती जेवढी ती छान आहे तेवढी ती वाईटं पणं आहे
वाईटं पणं आहे हो. आपणं ते म्हणजे आपणं आपल्यांवर डिपेंड आहे की आपणं
मोबाईल पाहांयचा किती इंटरनेटवर आपणं मंग यूंज करांयचा आपणं पणं आपल्यांला पणं कळांयला पाहिजे
हो इंटरनेट ही चांगली ही गोष्ट आहे नां वाईटं ही
इंटरनेटमुळे म्हणजे जंग पणं जवळं आले आहे आंता उद्योग आणि शेती शेतीत आधुनिक साधनांचा पणं वापरं वाढलां आहे कामंही जलं बसं
ज्यां गोष्टीलां माणसांची गरजं माणसांची गरजं लागांयची त्यां गोष्टीला पणं माणसांची गरजं लागतं नाहीं.
बरोबर म्हणूंन आपणं तंत्रज्ञान म्हणजे मानवी तंत्रज्ञाने म्हणजे झेप घेतली आहे तरं आंता खूपचं सोपं झालं आहे. पण आपल्यावर डिपेंड आहे की आपण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा यूज किती करावा. खूप छान चर्चा झाली आयुष्यात
काही लोक पुस्तकांमध्ये नाही तर मोबाईल वर मिनिटात सगळं करून घेतात.
बरोबर मी खरंच कारण प्रक्रिया संग्रहित करणे पूर्ण प्राप्त करणे प्रसारित करणे यासाठी संगणक मोबाईल हे ही तंत्रज्ञानामुळेच प्रसार झाला आहे.
हो तुमच्या याच्यावर खूप चांगलं वाटलं खूप चांगली माहिती दिली धन्यवाद!
धन्यवाद!